हॅलो.
हो.
हॅलो.
हा बोला ना.
आवाज येतोय.
हो हो येते.
बाबरचई पाच वाजता आपण कॉल केला होता मी तुम्हाला सहा वाजता तेदा
काय म्हटला?
पाच वाजता कॉल केला होता म्हंटलं मी तुम्हाला तर पाच दहा दहा मिनिट म्हणजे पाच सहा पाच सहा मिनिट कड करून. त्या जाते पूर्ण पाच कालमध्ये
किती झाले दहा.
आपला आता हा चौथा कॉल आहे नाही तुम तुमचा पाचवा आहे दे.
हा मग आता हा आता पुढचा जो कऋतू झाला आता शेवटचा पाचवा. हम
चार चार झाली ना आपले.
हो हो चार म्हणजे तुमचा चौथा झाला हा माझा चौथा आहे ना.
हा हा तुमच्या जर आहे आज मी समोरचा तरी तो माझा पाचवा नंतर तुमचाही पण पाचवा. म्हणजे एका तासामध्ये आपण पाच हम्.
म्हटलं हा शेवटचा एक एक केला घेऊन जातात म्हटलं.
हा शेवटचा एक एक केला की.
हा.
आणि तैला म्हटलं एका तासामध्ये आपण बघा बर पाच कॉल करू शकतो बा. बरोबर पाच वाजता. नाही तसं मी सांगत आहे समजा आता पाच वाजता कॉल केला होता की मी तुम्हाला
हा हा.
तरं जवळपांस म्हटलं सहा वाजत आहे आता. असं म्हणतं आहे.
हो.
एक तास होते म्हंटल तसं. आपणं एका तासांमध्ये पांच कॉल करूं शकतो.
पांच जणीसोबत बोललो तर बरोबर आहे.
हां. हां. जसं पांच सहा पांच सहाही मिनिटं म्हंटलंय, तरी एक तास लागते म्हंटलं.
हो. हो. बरोबर आहे ना? एकमेकीला कॉल केलां की -हं. हां.
असंय ते.
आ ते कसंय पण ते तसे अकोंट मध्यें दवाखाने आहेंत जास्तं. पणं कसं? हे जास्त जुने होते की नाही? म्हणजे आधीच्याजवळ डिलिवऱ्या झालेल्या आहे तर कसं पेशन्टही जास्त- असतात. हम्मं. म्हणून मंग तिथंच घेतली.
हां नां. हो नां.
हं. अकोल्याला कोणाच्या इथे झालीं? म्हटलं तुमची सुरुवातीला मग?
हम्मं?
अकोल्याले ट्रिटमेंट सुरवातीले कोणाच्या इथं घेतली होती?
उज्वला मातारी.
हं?
हॅलो.
आं. पहिल्या बाळाच्या त्यावेळेस म्हटलं तुम्हीं अकोल्याले ट्रीटमेंट घेतली-
उज्वला हे, अकोल्याची उज्वला मातारी.
उज्वला मापारी?
हां.
हाव काय? अकाेल्याले खूंप सारें दवाखाने आहेत ताई ते.
हो. खूप बापारे अकोल्याले काही हेचं नाहीं. खूप आहे. हं.
इथं तरं मार्केट
हो.
पण ते
चांगल हम्मं. मगं इथं निधी तिच्या वेळी इथंच झालीं होती. वानखेडे मॅडमच्या इकडे.
हां ना?
हां.
मगं तुमचे हे नॉर्मल आहे कां? झालीं आताची डिलीवरी? दोन्ही पणं कां? हा ओ बाई. चांगलीय चांगली गोष्ट आहे ना म. पण त्रास सारखाच होतो कुठं बी. नाहीं का?
थोडा वेळं होते. मगं नाहीं तेवढं. सिझरचा किती त्रास होतो म?
हाव. सिझर झालं म्हणे.
हं. नॉर्मलचा कसां थोडा वेळं तेवढा त्रास होतं आपल्याले. हां. पाणी भरंपूर पेतं जां.
हो.
हां. जेवणं पाणी पद्धतशीर असं.
जेवणं पाणी. पाणी पेल की बाथरूमला खूंप वेळं जावं वाटतय.
हा ना. बाथरूमचा त्रास होतोय असा. पाणी-
वत ते
हम्मं मगं थोडंसं फिरतं राहायचं. थोडंसं असं हम्मं.
हो मोकळ राहाय साठी नां फिरत असतें तो. ह ना आता वर वरच हॉल आहे कि नाही आमचं तो रिकामाय. मग कसं जेवन झालं वरचा होल म्हटलं आमचा रिकामाच मग त्याच्यामध्ये कस सकाळी फिरते मी सकाळी. आणि तसे पण आपण आता चकरा मारण चालूच राहात ना आपले.
हम्म.
फिरत जेवण. जेवण झाल्याबरोबर लगेच नाही झोपत ना मग. त्याच्या व थोडस कारात फिरल्या जाते अर्धा तास नंतर जो
गोळ्या वगैरे तर सुरूच असतील.
हा.
हा.
गोळ्या वगैरें घेतांना पाणी म्हटलं की नाहीं तरं पाणी मी भरंपूर पिते. पणं कसं नां बाथरूमला खूंप वेळं जावां लागते असं झालं तुझं.
हां नाहीं कसं चांगलं एवढं जेवढं पाणी पिलं तेवढं असं
हा.
हम्म.
आणि उन्हाळ्याची खूप जास्त तहान लागे आता आता तहान कमी लागते. यावेेळेस तरी पण जाणून पाणी ते बरं मी. असं काही नाही.
हम्म नारळ पाणी पिणी चांगलंय तसं.
सांगते.
हा नारळ पाणी.
ह असे नारळ पाणी फळं वगैरे असं त सर्व
हा फळ नारळ पाणी चांगलं.
चांगलं राहते माहिती आहे का ताई डॉक्टर स्वतः म्हण येतच ते. कि तुम्ही म्हणजे किती काही महागाची औषध वगैरे घेतली की नाही.
बारा चांगला हार राहते तो.
हम्म म्हणतलं मग की डॉक्टर एक
नाही ते कसं आता सोनोग्राफीत आपल्याला सगळं समजते ना वो बाळाचं.
हा सोनोग्राफी पाचव्या महिन्यात सगळं समजते ना ताई. बघा पाचव्या महिन्या तर म्हणजे बाळाचे हात पाय डोक सगळंच. दिसते पण अन कलर केल्यानंतर ते आपल्याले पण दाखवतय आणि त्याच वजन पण येते.
हा.
काय आहे काही नाही ते पण सगळं समजतात ना पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफी मध्ये.
मंथली तसला हो हो म्हजे वाढतात की नाही व्यवस्थित समजते ना.
हा व्यवस्थित समज पाचव्या महिन्याचीच महत्त्वाची असते ती. पाचव्या महिन्याची जी सोनोग्राफी असते की ते जास्त महत्त्वाचे असते. हम् त्याच्यामध्ये सर्व समजते आपले. आणि तसंही या डॉक्टरांचं म्हणणं काय आहे ते माहितीय का तुम्ही ते मेडिकल घेतल्यापेक्षा आहार घ्या म्हणजे दोन टाइम चांगला. मीरची हा. तुम्ही म्हणते चांगले जर जेवसाल तर अहो दुधात घ्यायची पावडर.
हा दुधात घ्यायची तेच मग ड्बा देतात ते रात्री झोप कच्या वेळेस घ्यायची हा प्रोटीनची च हाय ती
बा होताई तो पिस्ता फ्लेवर्ह दिला होता तिसरा मई
चांगला फ्लेवर पाहिजे मग कसं घ्याय तरी वाटते ते
शांगु दवाने पिस्ता फ्लेवर दिला होता आणि त्या बाईने किती महागच साडे तीन गेऊ दो म्हणजे का इतका वाशी म्हणे उलट ते घेतल्यावर म उलटी होतच आहे
हाच
पण घरचेमुळे व एवढे कलाकारच होण ते चांगली आहे घेतू, घेतू म्हणजे कधी औषध सारखी घेतली मी त एकदा पा नंतरच्या वेळेस आ
माझे इ तर तशीच कल्ला करत नाहीत गॅस ला-
गॅस लागते म्हणा ते ते प काय पाहिजं तू गॅस लागतेय का मी का मझ डॉ तुम्ही मी याप बदल म्हटलं एखादी काही गोळी वगैरे असेल तर त्या द्या म्हटल ते म्हणे नाही हे प्रोटीन ज आहे म्हणे हे दुधात घेऊन घ्यास लागते
तेव्हा ते कसं? प्रोटीनच आहे बरोबर
हाव प्रोटीनच आहे तर मग तुम्हाला माहिती आहे काय मी नंतरच्या वेळेस मग ज चॉकलेट फ्लेवर्हर दिला तीन
हा तू ते जर
त तरी बरा लागते पण तू केसर पिस्ता त तेलावता ते कि मुळं घेतत जाई त्याची
आणि ते थोडा वेळ घेतल्यावर मिळतेत अससं हेच होते असं
तोंडही कसं होते माहितय अ ते एकं कसं हे औषध दूध घेत म्हटल आप फ जेवण झाल्यावरच घेत ना वाते
हा नाहीत काय
मग आणि जेवण र भितर म्हटल्यान म्हण या म उलटी होतच आहे म्हणजे इच हे जात हो डबा आणला हो तर देऊ म्हणून
ते जेवणार झालं क असं लवकर हे नाही घ्याय नाही वाटत
घ्याई नाही मडम धापपाळ भाता मु असं घ्यायचं आपण ते कस यायच्याच्या मु घ्यायला गतच आहे
ह
घे घेत जाऊ म
ती कसं ध्याने वाटतात पण त बाळास असा तु चांगलय
आपणही म्हणतो जाऊदे बाळासाठी काय घेऊन ये आपण हम्म त्या हेज्या ओ ताई त्या मळमळीच्या गोळ्या देतात त्या रक्तवाडीच्या गोळ्या त्या
कॅल्शियमच्या देऊया आधी
कॅल्शियमच्या अ त्या याच्या मग रक्तवाढच्या येेऊ शकतो गुणी राहते होत इथे
नाही तर काय पॅकेटचे, पॅकेटच देतात निव्वळ महिन्याचे
यू नो आणि आता आपल्या सरकारी दवाखान्यात इत मागतला आपण त
तिथे कॅल्शियमच देतात मग हे सगळं दवाखान्यात
सगळ्या दवाखान्यात त कॅल्शियम असतात ना
हा पण ते आपण शक्यतोच जात नाही ना असं माला
हॅलो
हा.
आठ मिनिट झाले होते.
हो मी लोन बघतोय तुम्हाला लागते का त न तर त मी लव ना मी लावून बघती म्हटलं का पाचवा लागते का?
हा नावन